हा लवकर उचलच जाय न्हवं, कट होईल ना.
आहो ते उचलला पण जॉईन होऊ लागला कॉल, आवाजच येईने गेल्यान उचलला होता मी.
हो का? माझ्याकडे पण तिथंन उचलला दाखवला होता.
नाही मी उचलला होता, हम्म. काय म्हणत्यास आणि? काय नाही स्वयंपाक चालू आहे, ‌मसुरीचं वरण करायले.
कायचं मसुरीच?
हम्म भाजीलाच काही नाही माग. हो हो भाजीलाच काही नाही मागच्या मंगळवारी आमच्या इथं बजार भरते ना.
हम्म.
सगळं आणलेलं संपलं, आता आज आहे मंगळवार आज आणता येते.
हम्म दोघच जण आहे का मग घरी?
तिघ जण पप्पा आहेत ना हम्म दोघ जण असल्या ना काही करता येते.
हम्म दोघं असले की काही खाते माणूस. तरी आमच्या घरी पोळी भाजी शिवाय काही नाही पाहिजे व माय
हम्म आमचे आम्ही दोघ असले तर काही होत नाही करायला काही नाही. हम्म तुमचा स्वयंपाक झाला नाही?
नाही आज घरी थांबली होती थोडं काम होतं मला.
हो का?
हम्म आता स्वयंपाक करतो नाश्ता केला होता. उपमा हम्
देविका
आता देव काय न नाश्ता करून राहिली ते
हम् म
ते बरं नाही आहे सर्दी आहे झालेली तिले
सगळीकडेच चालू आहे ते मी तर कंटाळून चाल्लि कि हाय जोपना झाल्या रात्री.
हो झोप नाही येत ना रात्री ते नाक पँक होते ना.
हम्
हम्म तुला बरं आहे?
मला काय होणार आहे मला बरंचय एवढ्या मोठ्या त्रास हाय की आपल्याला.
हो मग ते तर आहेच ते का ते कमी त्रास झाला का?
मंग?
हमम तुला काही त्रास नाही होत न?
नाही बा मला पहिले महिन्यापासून काही नाही.
हम्म कोणा कोणाले नाही होत कोणा कोणाले होत ते महिनाभर उलट्या हे ते मला तर नऊ महिने उलट्या झाल्या हीच्या वेळेस
ह का आमच्या ईथे पोरवी राहते तिला पण म्हणजे शेजारी नाही तिला पाचवा महिना चालूय तिला काहीच पच नाही झालं पहिल्या महिन्यापासून
खाल्ल कि वकायली खाल्ल कि वकायली.
हम
तिला आराम सांगितला म्हण.
हम्म.
मला पहिले महिन्यापासून पचलं मला एकदाही उलटी नाही झाली.
हम्म च्या लग्नात मी बरोबर हो ती
अं काय?
सेजलच्या लग्नापासूनच राहिलं न.
हौ.
क त्याच्या आधीच होतं?
ह ह त्याच्या आधी होतं पण ते तसं झालं होतं न.
हम् हम्.
हा हा त्याच्या मग एक महिन्यान लगेच राहिलं.
हा याच लग्न झालं मग तुला राहिलं हायन.
हो.
हम्म.
नाही तर तेव्हा मला असला असेल काही नाचता आला असतं का नाचली नसती काही नसते
हा न मग तेच न इले त तेव्हा काही नव्हतं.
हे अचानक कसं काय झालं म्हटलं.
हा तेव्हा काही नव्हतं.
हम्म.
हम्म.
आता आम्ही करतो बाई कवळ्याची भाजी.
कालच तर केलती ना‌ ओ.
कवळ नाही केलं आम्ही दोडकं केलं होतो. चिरीले दोडके. त्याले अशा रेषा रेषा असतात ना.
हो.
ते दोडके केले होते.
हा.
हम्म.
मग
आज कवळ करतो त्याच्यात नाही लाल लाल चटणीचच करत तो याले हिरव्या मिरचीत नाही आवडत.
मी कधी केलच नाही.
काऊन? का आवडत नाही?
आवडाचा प्रश्न नाही, आमच्या इथं कोणी खात नाही. मला आवडत नाही‌ आणि करतही नाही.
हम्म, मामाला आवडते ना. मला नाही आवडत, पण तरीही खायाला लागते जबरदस्ती लहान लेकरावाणी.
दुसरी भाजी करायची म्हणा आपल्याला.
नाही मामा तेच खाऊ घालते ना जबरदस्ती. हम्म. मग ते त्याच्यात गंजात बकीतीत गरम पाणी होत हा.
आपल्याला कंटाळा आहे ती दुसरी भाजी करायची.
हौ मग यांच झालं की चालू असते.
हाव.
हम्म.
मी ते काय करायचे मला कंटाळाला की डायरेक्ट दूध पोळीच खाते मी.
हम्म हम.
कोण करत बसायचं ते, आपलं काही नाही आपण काहीही खातो.
हम्म. मी तर गरम गरम मस्त पोळी केली की, चटणी त्याला लावून खाऊन घेते. तिकडे भाजीचं टेन्शनच नाही.
हो. तसंही एक पोळी जास्त जाते माहितेय का?
हम्म चटणी मीठ लावलं की.
हम पहिले रोजच खायचो आम्ही.
हम्म.
तस जेवायला बसल की पोळी जात नव्हती.
हम्म.
आणि तशी गरम गरम तेल, मीठ लावून खाल्ली की मस्त खाऊ वाटायची.
हा.
आता हि एखांद्या वेळेस तसंच करते मी. मला एखांद्या वेळेस जेवावं म्हणजे खाव वाटलं की खात राहते मी.
हम्म.
हम् एखांद्या वेळेस भाजी आवडीची नसती तर जेवणच जात नाही मला, ‌मी जेवतच नाही. दुसरंच काही काही करून खाती.
हम् मी करत नाही मग म जीवारी येते मग मी तसेच राहतो मग, डायरेक्ट संध्याकाळीच जेवतो स्वयंपाक झाल्यावर.
ते दोन दोन, तीन तीन भाज्या काय करावं माय? आमच्या इथे तर मोकळी भाजी केली की वरण लागतेच.
हो.
वरण लागतेच नाही तर मग ह प्पपा आमच्या पप्पाला पाहिजे ना पातळ. काहीतरीच मोकळ चालत हम
हम्.
आणि त्यापेक्षा ते रशाची भाजी केलेली परवडते.
हम्म.
ते भाजी करा, वरण फोडणी द्या.
हम.
मग
मग आता वरणच.
हम्म.
करायचं काम नाही तिसरी भाजी
हो आज.
हम्म काय तुझे सासूबाई कुठेय?
आई गेल्या वाशिमला यांच्या भाऊजीची तब्येत नाही बरोबर.
हा.
त्यांच काही नक्की नाही आहे म्हणते.
हम्म तुझी हे आहे ना जेठाणी
आ?
जेटानी राती वाटते ना तिथं?
इथ नाही त्या शेगाव
शेगावले. हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो. हॅलो.